हो आ कशीस
मी बरी आहे तू कशी आहे
मी पण मस्त मजेतच हाये बघ काय चाललय
काय नाही बघने वनत बसले तू सांग
हो आ ऊन पण खूप आहे ना काय नाही म्हटलं ऊन पण जास्त आहे काय करायचं मग काहीतरी बाहेर च खण पण बरोबर वाटत नाही ग सारखं सारखं आणि आता जरा कोण झाले ना मी मग म्हटलं काहीतरी हेल्दी रेसिपी वेट लॉसची म्हणजे वजन थोडं मला कमी करायचं होतं मग जास्त डॉक्टरांनी मला पेयच प्यायल लावले किंवा असं
हा हा हा हा
मग काहीतरी असे हेल्दी रेसिपी असली तर सांग की आता तुला तर माहिती आहे बाहेरच पिझ्झा बर्गर खाणं जास्त मु काय होतय ते आता
ह
मी का
हो तेच
मग एक हे हेल्दी रेस सिपी कुठली आहे का तुझ्याकड म्हणजे मला कस पाहिजे सांग का तुला रेसिपी मला नाश्त्यामध्ये पण होईल हलका हलका आहार पाहिजे मला आणि त्यातन मला भरपूर ूर फायबर प्रोटीन् विटमिन्स अस म्हणजे शरीराला मिळतील अस काहीतरी पाहिजे म आता सगळ्यात जास्त तू छान रेसिपी बनवतेस म्हण तु कॉल कोरया मग पराठ्यामध्ये असं वगैरे हेल्दी राठा सांगतेस का
म्हणजे बघ त्याच्यामध्ये मोड आलेल्या मोगाचे उसळ किंवा तू ज्वाळीच पिठाच खथालीपीठ खाऊ शकतेस किंवा भाजणीचं थालेपीठ खाव वीस आणि साठी किंवा याच्यासाठी त तू ओट्स किंवा भाज्यांचा उपमा ते सुद्धा खाऊ शकत
हो हो ते मी घेत ते अ ग होटस म्हण किंवा पण तेच तेच खाऊन कंटाळालाय ग मग म्हटलं काहीतरी
हा हा मग भाज्यां मचा किंवा ते हे असतंय बघ चिला चिला माहितीय का तुला? म्हणजे एक प्रकारचा डोसा.
चिला पण सांग मला मी फक्त ऐकलंय पण कधी मी ट्राय केलं नाही. आणि मला अजून एक पाहिजे होती आता ह चिला कस हलका फुलका होईल पण मला प्रोटीन साठी पण मिळायला पाहिजे मग मला पनीर पनीर खायला सांगितलंय जिमच्या आमच्या सरांनी
अच्छा मग तू पालक पनीर पण खाऊ शकतेस.
मला तेच तेच नको आहे गं भाजी मध्ये मला असं पटकन बनवता येईल आणि नाष्ट्याला होईल
आ् म् हे त् म्हणजे हे चिला चिला पण तू खाऊ शकतेस. ते पटकन होणार आहे.
चिला पण खाऊ शकते गं मी पण मला पनीर पराठ्याची पण तुला रेसिपी येती का मला जरा ती पण येत असेल तर सांगना गं ती पण सांग आणि चिल्याची पण सांग आधी मला पनीर पराठा सांगतेयस्
येतेय काय तुला?
हो.
पनीर पराठ्याची
सांगते मी म्
हो सांग कसा बनवायचा पनीर पराठा?
म्हंजे आपण हे बनवतो ना पराठा सेम तीच प्रोसेस आहे.
बर पण कसं करायचं? हा बग अ मी थोडं कुठतर ऐकलंय की
अ म्हणजे काय करायचं
पनीर किसून घ्यायचय इतकचं मला माहितीय बघ.
आता का् म्हणजे मिळतात आणि म्हणजे मोठ पण
नाही नाही आम्ही गं मी ना आम्ही अ् ज जास्त ते करून बाहेरच पनीर खाईत नाही आम्ही घरीच करतो पनीर. घरी पनीर बनवतोय आम्ही पनीर घरीच असत्या - - ते आमच तू बोल म्हणजे घरचच पनीर आहे हो. त्यामुळे कि आग आमच्या त जनावर आहेत ना!
ते
हा. आवाज आवाज ब्रेक होतोय तुझा.
पण - -
रेंज प्रॉ प्रॉब्लेम आहे वाटत.
मिक्स दुधात हा हाता यो
हो मिक्स दुधाच बनव- - बाहेर आणि त्यामध्ये अगदी पनीर तयार होण्यासाठी ना सोयाचा वापर होतोय आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसते आणि पनीर केमिकल पण घालतात त्यात आणि सोयाशिवाय पनीर होऊ - - शकत नाही म्हन. बाहेरच असं मी ऐकलं. आणि आपण घरगु- - गुती कस आता घरात खूप दुध असल्यामुळं आम्ही बनवतो घरीच.
मग काय कर माहिती आहे का?
हा हॅलो. आवाज जरा रे - - रेंज प्रॉब्लेम आहे तुझा वाटत. आवाज ब्रेक होतय तुझा.
नाही माझा रेंज आहे मला. हॅलो.
हॅलो. आवाज द ब्रेक हो - - तुझा रेंज मध्ये ये ना. आवाज येते का माझा. हॅलो. मग जरा रेंज मध्ये ये ना. तुझा येतोय पण मला मध्येच तुझा आवाज ब्रेक होतोय.
हा आता येतोय. आता व्यवस्थित - -
आता व्यवस्थित येतोय बोल!
हा म पनीर काय करायचं! खिसणीन खिसून घ्यायचं! भांड्यात आणि ते किसून झालं की ते त्यात बारीक एकदम बारीक चिरल्याला कांदा घालायचा! कोथिंबीर घालायची आणि एकदम बारीक चिरून दोन मिरचि टाकायची मग ते मिरची म्हणजे तुला कस हवय जास्त ती
बर हॅलो
ह ह ग आवाज ब्रेक होयला रेंज मध्ये ये!
एक मिनिट एक मिनिट थांब ह्म्म हा येतोय नीट! आता येतोय का?
हो
हॅलो
ते बोल
हा मग ते काय? काय करायचं मग त्याच्यात तो हिरवे मिर ची घाल हम् बारीक चिरलेला कांदा
बर
थंबेर हिरवी मिर्ची आणि आल्याची पेस्ट घाल एक चमचा गरम मसाला टाक आणि हळद मीठ मीठ तू चवीनुसार मीठ टाक नंतर त्याच्यामध्ये धणे पावडर असेल तुझ्याकड जिरे पावडर धने असतय बघ ते असेल तर ती एक एक चमचा टाक आणि थोडस आपल्याला चाट मसाला घालायचाय! हे सगळं घालून ना ते एक जीव करायचं म्हणजे चांगलं म्हणजे मिक्स करायच ते हा आणि छोटे गोळे तयार करून घ्यायचे
स्टपिंग झालं नाही
हा स्टपिंगच आधी स्टपिंगच करून घ्यायचं कारण स्टपिंगला वेळ जातो ना ते पनीर खिसावं वगैरे लागतं मे आ लाची पेस्ट करायला लागते ना त्याच्यामुळे ते सगळ म्हणजे खिूनच घ्यायच ते आधीर सगळं स्टफिंग करून घ्यायचं त्याच सारण बनवून घ्यायचं ते पनीरचं आणि ते बनवल्यानंतर तर त्याचे छोटे छोटे तुला जसं हवंय म्हणजे त्या आकारात छोटे गोळे करून घ्यायचे
बर
आणि नंतर आपण कणिक जशी मळतो म्हणजे चपातीला वगैरे तशी कणिक मळून घ्यायची
हा
आणि ते कणिकेचा एक गोळा घ्यायचा आणि त्याची आपण वाटी तयार करायची आपण जस बघ अ सणाला ते पुरणपोळी करतो
हा हा
हा सेम त्या पद्धतीनं कस आपण वाटी तयार करून त्याच्यात परणाचा गोळा भरतो
बरं
मग तसच ते पण बनव म्हणजे करायचं फक्त इथं एवढंच की आपलं पनीरच स्टपिंग म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहे
हम् हो हो
मग तो पनीरचा गोळा आपण त्याच्यामध्ये टाकायचा त्याची वाटी तयार करून आणि तो गोळा चांगला मिटवून घ्यायचा
बंद करून घ्यायचा हा म्हणजे जेणेकरून त्यातलं स्टपिंग बाहेर येऊ नये अशा प्रकारे बंद करायचा
मी टून घेतला हा असं बंद करायचं ते ब बंद केल्यानंतर म्हणजे हाताने आधी आपण प्रेस करायचं त्याला थोडस कारण कसं डायरेक्ट लाटलं किती म्हणजे फुटू शकते ना त्याच्यामुळे पण थोडस त्याला प्रेस केल्यानंतर कसं सगळीकडे ते जाऊ शकते म्हणजे फुटण्याची शक्यता जरा कमी आणि प्रेस करून झाल्यावर हा म्हणजे हातानं त्याला चांगलं प्रेस केलं कि त्याला लाटून घ्यायचं थोडं पीठ लावून लाटायचं लाटून घेतल्यानंतर आपण तवा ठेवलेलाच असतो ठेवू गॅ ह हे गॅस चालू करून तवा ठेव आणि त्याच्यात थोडंस तर तेल किंवा तूप तू जर तूप खात असे असशील
हा थोडस तूप टाकायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं
हा काय काय खात नाहीत काय काय खातात तूप त्यामुळे तू तेल किंवा तूप कुठलंही काही घेतलंस तरी चालेल मग ते सोडून म ते पराठा टाक टाकून चांगला त्याला गॅस म्हणजे भाज भाजून घ्यायचा सगळीकडून दोन्ही बाजुन भाजून खरपूस भाजून घ्यायचा आणि झालं तुला कशावर खायच नुसता खाल्लास तरी चालेल किंवा
चालेल
दुसरी असली चालेल
चालेल चालेल मी आत्ता लगेच बनवून बघते आणि तुला फोटो पाठवते आणि तुला नक्कीच सांगेन की कसा झाला आहे ते हा नाही काय वाट कॉल करून विचारीन तुला
हो हो चालेल चालेल बाय
ठेवू काय
हो हो ठेव